हम्म काय करायल्या?
काही नाही बघ आता आवरलं, तुमचं आवरलं?
होय माझं पण आवरलंय, स्वयंपाक ते जरा जरा. आता आब्यासाला थोड्या वेळ बसवल.
हम.
हम्म, तुझं काय चाललंय तुझ?
काही नाही व.
माझा आवाज येतोय ना तुला?
हम्म.
माझा आवाज येतोयन तुला?
होय होय येतोय, आज येतोय.
आज यायलाय बाई, लास्टच्या कॉलला यायलाय सगळ्यांचा आवज मला.
हं झाले कि कम्प्लीट.
नाय थोडं राहिलेत, ते टास्क च आलेले नाय पुढचे. आता बघायचं, मग आता टास्कच तुला आहे पुढचे टास्क?
टाकलं का? फॉर्म भरला का म्हंटलं?
भरलाय की ग टास्कच आला नई दुसरा, तुला आलाय?
नाय, नाय नाय आला अजून.
होय कुणा कुणाला आल्यात ग टास्क? दहा बारा झालं तरी आल्यात कुणाला टास्क.
हं हम्म. नाय आले ओ मला पण आता, पंधरा होऊन गेले माझे पण.
होय ह्म् ते अ ते अकाउंट नंबर ते न भरते मी खात्यात. बँकेत च हा हा हा.
हम्म.
हम्म.
अकाऊंट नंबर तेन भरलय.
मुलगा. मुलगा काय करायलायं?
मुलगा हा की. लागलाय लाईट गेलीय.
इथ पण लाईट गेल्या. मगाशी मग साडेसात ते साडे अकरा पर्यंत लाईट जाणंर म्हणून सांगितल्यात आता. साडे अकरापर्यंत रात्री. मुलांचं काय का. ल टी वी नाय काय नाय अशीच बसत्यात ती मुलं.
हम्म. हा बेस बसवायचं असतयं आणि त्यावेळेत लाईट जात्या.
हा. त्यावेळी लाईट जात्या. आभासनी टायमात बरोबर लाईट जात्या.
जात्या.
हम्म. साडेसातला गेल्या ब.
होय. होय. साडेसातला सगळीकडंच ते टाइम हाय.
तेच साडेसात ते साडे अकरा किती म्हणजे भरपूर टाइम हाय मग लाइटचं.
होय.
हम्म.
लोड शेडिंग असं असतयं होय तो.
ते की. आता गावात तेन आहे म्हणजे असं गावात तेन अस आप हम्म.
मग आणि काय बाकी?
काय नाय. पाऊस होता काय आज तिकडं?
थोडा. थोडा. दोन, तीन वेळा येऊन गेला थोडं थोडं.
हा. इथं पण असंच होता. थोडा थोडाच होता इथं पण.
हमं.
जरा आला परत आणि गेला. असच झालं तिथं पण. हम्म.
हम.
आणि काय झाड घरापशी झाडेत. हा की बसलाय तो गेलाय बसलाय. काय करू म्हणतोय. आता काय - - त्याला अंधारातच बसायं आता कुठं?
होय. अभ्यास असल ना भरपूर त्यांना?
होय. अभ्यास हाय कि आता जरा थोड्या वेळानं लाईट आला तर लाईट- - आली उपर झोप येत्या. कंटाळ येतोयं.
आणि साडे अकरा वाजेपर्यंत बसित ओ पोर.
होय. तेच की नाय बसत म सकाळी काय तर मग कराय लावायचा अभ्यास. काय करायचं लाईट मुळं. नाहीतर मग त्यो. हा. हा आणि बल हाय. ते चार्जिंग वरचा बल हाय मग त्यात जरा काय होईल तेवढं करतोय मग.
हं. हं.
हम्म. बॅटरी तेन हाय थोडी. होय. करतोय स्वतः स्वता सांगतोय मला -मला म्हणजे मला पण बसायला लागतय. त्याच्या - - सोबत अभ्यास घेत तिथं.
हं. ह.
जरा एक शाळेमध्ये हेेतेन चालू असतयं मग.
हम्, हम्.
हम्म.
आमच्यात अजून घिऊनच बसायला लागतयं. सरळ तरच अभ्यास करतोयं.
हा. तेच की माग तेनं बसतोय तसा तो खरं अभ्यास तेनं घ्यायला लागतेय ना.
हम.
हम्म हे कर ते कर हा आरच हे कर ते कर जरा काहीत वाताय लावायचं मोठ्यानी म्हणजे अ वााताला येत ते पण मुलांना मोठ्या मोठ्याने वाचायला लावायचं टेबल पाड करायला लावायचे हे चालू असते मग
हम्म होय बोला की
हा पाठ केलं म्हणजे मग परत काय अवघड जात नाही ना गुन म्हणजे गुणा भागाकार गणित असते त्याला अवघड जात नाही
आता त्या ज झाल्यावर तिसरीला गेल्या म्हणल्यावरती पाहिजेच तेवढं
हा तेच टेबल थर्टी तीस पर्यंत टेबल पाहिजे ना हेला पाठ
हमंमं
आता ट्वेंटी फाय पर्यंत झालात त्याला
हम
हम्म हळूहळू करतोय म मग अस हो अभ्यास तो अभ्यास होत नाही ना म्हणजे इ शाळेतलं पण देत आणि घरात आणि हे हे करायचं त्यामुळ जरा लोड होते
हो हम् हम् मा आहेत जे घेत्यात त्याला शिकवत जावा घरी पण म्हणजे त्याला लोड व्हायचं नाही
हा तेच तर टेबल त्यांना मग काहीत वाचायला सांगायं किं गोष्ट त्यांना घातलं काय वाचायचं धडा तन
हां
हम्म ते करतय मग संगाल तस करतय
त्याला तर काय एक अभ्यास आहे
हम्म तेच की पोयम तेन पाठ करायचं ह त्यानी होमवर्क प भरपूर देतात आता चार आहेत की परिसर मॅस्थ आणि मराठी आणि इंग्लिश हां
ह हा
चार आहे त्यां आता एक वाटलाय दुसरीपर्यंत तीन होते आता चार आल्यात हा परिसरचं मग काय परिसर बा बा बाबतीत सगळं असतय स्वच्छता आहे
अम आता तुमच्याला तेवढा येत ना आमच्याला ते त्याच्या पेक्षा जास्त हायत
हा ह हा सेमीलाच निवढा लाय मग जास्त असत इंग्लिश मिडियमला जरा जास्त असते ना
ह जे के आणि कॉन्व्हर्सेशन पण आहे बघा यांना मराठी इंग्लिश आणि मॅथस आहेच आणि हिंदीच्या पण पोईम बोलायच्यात मराठीच्या पण पोएम आणि इंग्लिशच्या पण पोयम
हेना बहुतेक हो मला वाटतं पाचवी पासून हिंद असणार हना सेमीवाल्या
हा नाही यांना हिंदी बघा गेल्यावरर्ष च नर्सरी पासून हाय हिंदी हिंदीच्या
हा हो इंग्लिश मिडियम ला असते का ते सेमीला कसं मग पाचवीपासून हिंदी आणि हिंदी आणि सायन्स असते
हा चालेल सत आणि इतिहास भुगोल मग
ते हा तेच पाचवी सहावी सहावी पासून हो काय तर मग हा पाचवीपासून मोठी पण असते हिस्ट्री हा पासून मग थोडे विषय वाढतात मग असं होते पाचवीपासन मग जरा
आपल्यालाच पहिलेला चौथीला होता
हा होत आता नाही आहात मुलांना अभ्यास होय आता त्यांना पाचवी पासून आहे वाटतय
हा हा
हम्म पाचवी पासून असतय त्यांना आता आता एवढं कसली लोड असे ना
आपल्याला नवत
नव्हत आपल्याला आता यांना परिचर आलेय ते अ आजूबाजूच कस काय मग स्वच्छता अस असत की हे सगळं परिसर अभ्यासमध्ये येतंय स्वच्छता कशी करायची. झाडे तेन लावायच.
ते इंग्लिश मिडियमला जी के म्हणून हाय ते ते हाय की नाय परिसराभ्यासमध्ये जे ते जी के म्हणून हाय
होय हा हा हा
हा ते म सगळे इंग्लिश मधून इंग्लिश टू इंग्लिश आहे.
हा ते इंग्लिश मधून असणार सगळं तर हायच की मुलांना लोड होत य परत आणि दिवसभर स्कूल असतय परत आणि कंटाळा
ऐकत नाही ना लहान आहेत. त्यामुळे एवढं बर्डन नसतय फ्री असतयं करतील तेवढं करतील.
हा करतील तेवढं करतील.
हा तरी पण शिकवायचा त्यांनी प्रयत्न करत्यातच सोडा.
होय मग एक मु असतयं व्हय ग किती पोर दंगा इकड एक कालवा असतोय इकडं चालू असतय.
त्या ल ह्या लहान मुलांना गप्प म्हणलेलं गप्प कळतच नाही.
कळत नाही गप म्हणलं आणि जरा हे करत्यात
आणि जरा दंगा करते ती तस त्या पहिलीपासून पुढं कसं शांत कसा मुलांनो म्हटलं की शांत तर बसत्यात. हि चाव चव चाव या बोलले की दुसरे लगेच बोलतय. मॅडमच तोंड फिरवूस तो पर्यंत ही बोलून मोकळी.
म काय मॅडम कसे सांभाळत्यात तेवढ्या पोरांना
काय माहिती.
हम् इकडच पोरगं दंगा करतय एवढ इकड होयच की इकड मारामारी करत्यात तो पर्यंत इकड कोणतर पडलेला असतंय. एक मॅडम संभाळायचं म्हटलं म्हणजे पट पण असतं
लागंत्या तर कुणाला तहानच लागत्या कोण सु लाच जायचं असते. काय त्या मॅडम न करायचं.
चीडचिड होत्या जरा मॅडमची हो मूल लई आजकालची लई हे कराल्यात आगाव झालीत आजकाल ची मूल
हेै बस
पाहिजे म्हणजे पाहिजे आणि आता हट्टी पण झाल्यात पाहिजे म्हणजे पाहिजे.
इकड.
असं पण असतयं तेच की पोर आजकालची हट्टी पण झाल्यात ग.
होय होय.
पाहिजे म्हणजे पाहिजे असतय नाहीतर रडत्यात दंगा चालू होतय.
हम्म
दंगा तेन चालू होतय मग लगेच.
हम्म आणि त्यांना लगेच शाळेतून आल्याल्या आणि स्कू लगे बसवलं होमवर्क करायला कि म कंटाळले त्या असत्या ती
आधीच दिवसभर शाळेत करून परत लगेच येऊन हेच्यात करायचं म्हणट की.
कंटाळ येतोय हा बोर होतोय मग शाळेत परत घरात चालू असतय म तेचं. नको वाटतयं म अभ्यास करायचं. हम्म आणि जरा मॅडमच्या भीती अणि म्हणतात मग मॅडम मारतत म अभ्यास करू आपण
हां.
अ.
कळतं होईपर्यंत काय खरं नाही.
हां मग काय दहावीपर्यंत म्हंजे कॉलेजला गेल्यावर जरा कुठं म्हंजे हे म्हणायचं शाळेमध्ये ज पोर हां थोडीफार मैच्यूअर होतेता. अकरावी बारावीची जरा आहे या हो बारावी पर्यंत पोरांना मॅच्युअर पणा अजून एवढा नसतोय.
हम्म.
आपणच सगळं बघायचं अभ्यास हे ते न सगळं चालू असते आपल. हम्म. मग काय स्वयपाक ते सगळं आवरलं?
हो स्वयंपाक आवरले आहे.
हा ते ती लाईट जाते मग लवकरच करून ब घ्यायचं मग स्वयंपाक ते.
होय होय.
लाईट गेलं म्हंजे पोरांना घेऊन बसायला येते आपल्याला हम्म. नाही त मगं स्वयंपाक करा इकडे पोरं दंगा आणि किरकिर असते त्यामुळे मगं ते सगळं आवरून बसायला लागते, हां हां चालते ओके बाय.